हॅलो.
आवाज येते का? बोला, झालं का स्वयंपाक?
हो. नाश्ता झाला आत्ताच वैभव गेला. आता करतो स्वयंपाक.
हम्म!
त्याला झाले का ते कॉल सगळं.
अ म्हले पंचवीसच कॉल झाले ना पाच कॉल येऊनच नाही राहिले.
नाही का का होते कोणा कोणाला पेमेंट नाही आलं म्हणता.
आ
पेमेंट आला का तुला?
मले तीनशे एकोणीस रुपयेच आले.
तीनशे एकोणीस आले का.
हो.
हा का काही काही जनायला आले बा हो.
हो ना, तीनशे एकोणीसच रुपये.
म्हणे वारखेडच्या बाईले
हो मलाही सांगितलं तिन की दोन हजार रुपये आले आपल्याला काउन कमी आ काय माहित आता दहा दहा मीनट तो बोललो क नाही आपण
हो दहा दहा मिनिट बोललोस ह मग आता येऊन नाही राहिले का आता येणार नाही का तुला
काय मात बाई आता येतात की नाही येत
हो ना
हम्म आता ते उर्धा राहिलेल्या कॉलचे तर यायला पाहिजे मला
हो मला आता एकोणीसावा आहे हा
हो काय
हा आता काय सांगायचे कॉल आले पाहिजे तुमला बर हा मग तरी कमी आले प्रिया तुले पैसे
हो लय कमी आलं
होव ना दादा नीठ बोलाच लागते ती आहे की ना
हो.
हा.
हम्म!
स्वयंपाक झाला का
नाही व झाला नाही अजून बाकीचा आहे.
रहायला का
हो ना राहिलास पाणी पाहना काय करत ते तो चालूले चालूच आहे बाई
हो ना मा घर त ते गेले होते वारात फार आले वापस चाले म हम दोन पंप मारले आणि घरी आले अस हम्म आता चांगलंच लागल पाणी हा काल मग गेलीच नवती कार्याल आहे ना
नाही ना काल गेलोच नाही कारल्याले ते मुक्ता जायला होती म्हण तेलार आणि ते बबी ताई वर खेळले गेलेतील तेहा मनोरमा म्हणे मग आपण तिघी मगं काय करता
हा हा
बा आता कालचा दिवस गमावला आम्ही सोमवारीही गमावला कालचाही दिवस नाही प आता आसपणी प आहे काय करते त
हो ना
आज तू खूपच मुसळधार सांगेला यात
हो ना पाय मुसळदार सांगेलाय का
मुसळधार सांगला यात
हो ना हो हो आज मला जाणारतत हिवरर खेळय पण आता काय सांगा हे पाणी काय करत
हो ना
हम्म
हम्म
नाशता गिस्ता झाला का नाही
हो नाश्ता झाला ना
हा
ह नाश्ता करून घेतला
हा
आता म्हटलं स्वयंपाक करतो
हा ना मलाही नाश्ता झाला आग स्वयंपाक रारायला
हम्म
आ वय होले लग्न आहे हिर खेळले
हो आज
हा त्याचाही काही डब्बा द्या लागत नाहीडब्या डब्बा असचा कि काय जराय ते मग
हो लोकही बरे धुळी पाण्याचे लग्न करून राहिले बाई
हो बिचारे सांग या वर्षी तुलाच झाले लग्न चालूच आहे का
हा की नाही चालूचात ते अधिक महिन्याच्यान वाढले आता हे लग्न
हो अधिक महिन्याच्यान वाढले ते हम्म ते अधिक महिन्यात एक महिना गॅप होता हम्म नलेश कुटे गेला तो
ते आता काय माहत आता कुठे छत्री घेऊन गेले घराच्या बाैर कुठे बसेल असतील
दास होय मण तशी मस्त कामाला लागले याईले
कोणाली
निलेश म्हणतो ही ही
नाहीच म्हणतात कुठे जायचं म्हटलं की
ह
नाही म्हणतात हे पाणी पाय म्हणतात पाणी
तोर
हो सांग त्याध शगाात फिरल तर म्हणत पाणी पायनं तू एकतीच गाव फिरतं काय म्हटलं बापा कारल्याच्या बाया आहात आपल्या गावाच्या मी की जाऊ काय
ह ना
मगून चुटच्यापच राहिले
हो हो आज जास् लागते बाई आता
आता जाच लागते आपण त्याच्यात घुसल तर काम तर पूर्ण दाखवाच लागते आपल्याला
हा तले सगळे गट किती आहेत मग तल्याजव घट किती आहेत तल्याजव
मलादोल अर्ठरा गोता हात
अठरा हा भुजबलाचे कि झाले काय सांगे
आता तेच्या काय माहित त्याच्या जवळ किती का आता आठ होते वाटते आता किनेक होते ना त्याचा एक गट
हा हो हो
एक गट होते तेचा
हा त्या सुमनचे किती आहे तू
ते सुमनजवळ जास्तात वीस कि बावीसात वाटते
ते आमच्या काळाची बई सां ते बई सांगे आता म फोन व बोल फोन वर बोलली मी आखेरीय संग
हा हा
ते म्हणे चाळीस गट झाले म्हणे त्या बाई जो
हो काय
अशी सांगते बई
नाही नाही चाळीस नाही
ती अकीच आहे का ती
व्यक्तीच आहे ना ते
हा हा
हम
हा
व्यक्तीचा
चाळीस प म नाही एवढ्याशा गावात चाळीस झाने काला बे हम् हे मग तुमच्या दुसऱ्या गावात गट केले कि मग त्याचे ते तुम्हालाच पाहालातात का
नाही नाही ते त्याच्या गातले ते पाहिती
असं असं आहे ते
ह हा आता आपल्या गवात सोनवाळीची आली तिच्या गातली ते
हा हा
आणि आता कारल्यात जाऊ आम्ही तर कारल्यातल्या त्या दोघी पाहतील
हो असं आहे ते आहे ना आपल्या गावातले आपण
हा आपल्या गावातले आपण फक्त बनवेले हातत्या
ह फक्त जा लागते तुम्हाला त्याच्यासोबत
हो हो तेच्यासोबत फक्त फिरायला लागते
हो ना
हम्म
हम्
हम्म
पाय आल्या असतील वापस आता का
आह
भयाबापस आलेस ती
बायस गेले स् कुटी
गेलेच न्ह का
काय माहित नाही मले आम्ही उशीरा उठलोय साडे सहा पावणे सातनेो थून उठली काही माहित नाही हो क पाणी असं वातावरण असलं की झोप जास्त येते
हा हा त्या त्या बाई कधीच असतात का खुणी आले
बई आता पुण्यालाच आगते आता पुढच्या हप्त्यात येतो म्हणतात घरी
हो काय
हो
हा तशीच का गमत शर माज्याले
कायच गमते होते येईल
खेड्यातल्या सारखं राहते
हा
हा हा
आता पाहतो ना येईल पाठवतो त की
हा
अंदागे रूम करायला लावतोय
हा हा
आपच दुघी आज ना त्या रायतीन मग
हा
हा मग पोरगी यायचं तिथं तिथं टाम सर जाण्या येण्यासच होते ना आता मला भाऊ राहायच समजा जरा दूरच राहायचे तिला जातच टाईम चालला जाय तिचा हा मग आता तीच कॉलेजच्या पाशी जात त्या ती कॉलेज आहे त्या एरियातच रूम पाहायला लावते येल ख दोघे्याजणणा त्या राहतील
हो जस जवळ असलं की बरं राहते मग
हा मग तिची आजी आहे तर तिच्या हा आजी जवळ असली तर टेन्शन नाही राहत आम्हाला काहीस मग
हो हो आपलं इ चित लागते मझ घरी
तसं माझ्या भावाजवळ आहे तर काही टेन्शन नाही म्हणा तिले फक्त जाणे येनाच टाइम होते तिचा
हो ना हो ना
हम्म
हां तरला बहुत दूर असन तिच्या खोली पासून
हो ते दूर आहे ना तो कॉलेज पासून लय दूर राहिली ती
ते बाबासाठीठीच असतात का मग
नाही माय बाबा नसतात त ती माय बाबा तत गावात
हा का
जात असतात नाही बाबा दोन दोन तीन तीन महिन्यातून दवाखाना करायला दवाखाना चालू आहे पुण्यात पतला तो भाऊ दवाखाना करून आ नाही जितापुरात
गीतापूरले हा हा हम्म
दवाखाना करून देतात माय भाऊ मेडिकल घेऊन देतात तीन महिन्याचा एकखट्टा
हो ना
मग चालले येतात मेडिकल सरत आल अशी आणखीन जातात तथी
हा ते जितापूर सदपपुर सदरपूरच्या इकडे आहे का ओ ते
नाही हो इकडे पिंपरी उमरा बेलुरा हा
हां सर
हम
कपडे किपडे झाले का नाही धन
नाही कपडे राहिले तेवढं तरी बर बाई घरातले कपडे राहिले सुईले होते ते काल धुून घेतले
हो ना काही आता जास्त कपडे कायला नाहीत पुरत पासाळीचे
नाही पुरत नाही आता अंघोळ्या केल्या फक्त तेवढेच आंघोळीचेच कपडे आत आता काही कपडे धुवयचा आता
हा ऊन तसलं की सिल्लकचे कपडे काढयला फिरतात हम्म
काल होस चांगली ओळखले सरे सरे कपडे
हो काल चांगलं झालं त्यातलं जरास आमच्याकडे वर टाकलं म काल जरा अस मग पंख्या खायला टाकतो मी खाली आणले की ह
आम्ही पंख्या खाली टाकेलात
हा ना वास येते बाई त्याचा मंग निरा
हो वासच येते कपडेचा त्यासाठी ते कम्फर्ट आणलं त्याच्यात टाकलं की जरा बरं वास वाटते
हा
हम्म वासपूस चालला जाते
हो ना नाहीतर वासच येते सारा खराब
आ
खराब वास येते नाहीतर
हो लयच खराब येते वास
हम्म हां
अन् आणखीन काही हॅलो, हॅलो, हॅलो,
हा हॅलो बोल ना बोल ना
अहह, ठीक आहे ठेवा म्हटलं मग
झाले ग थांब गो थांब ना जरसाक राहील टाईम
हां ठीक आहे बोला मग
हा म्हटलं
हो हो हो
हा
ह ओट्यावरच आहे बाई
आह
ओट्यावर आहे पुरीला सांगू राय तेठी काय ट्यावर आहे ठीकय पल्ला करतो पाहिन नाही काही नाही
ह
हा सांगा हा ठीक आहे ठेवा
हा.
हम्म जारे ते काम करून